हॅलो, आवाज येतोय माझा.
हो हो, येतोय येतोय.
हा, नमस्कार बरे आहेत ना
हो हो, मस्त
हम्, एकदम छान. आता इथे संध्या तरी पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे नेटवर्क चा बऱ्यापैकी प्रॉब्लेम होणार आहे.
पाऊस भरपूरच आहे हो. तिकडे पाऊस आहे की, नाही संध्या.
हो हो. आता झालाय आता, काल परवापासनं बऱ्यापैकी वातावरण झालंय येतोय. येतोय जातोय. मागच्या आठवड्यापर्यत मस्त कडक ऊन होतं. कडक ऊन होत इकडे. आता झालाय. आता अजून एक आठवडाभर तरी सांगितलंय अजून पावस इकडे बघू.
हम्, नाही इथे काय झालेलं, आता संध्या तरी लेट म्हणजे भर पूरच लेट झालेला आहे. इकडे पण पाऊस संध्या चालूच आहे. वात वातावरण असं थोडसं ढगाळ आहे. सकाळपासनं कंटिन्यू चालू आहे. त्यामुळे शेतीची वगैरे कामं बऱ्यापैकी चालेत यांची.
हा, शेतकऱ्यांची हो हो. सुरू झालंय. या वर्षी काही शेतकऱ्यांच्या पेरणी पावसामुळे उशिरा झालाय. महिनाभर उशिराच झाल्या.
हा हा हा ह, मग काय आज सुट्टी. चा दिवस बऱ्यापैकी सकाळपासून तयारीतीत चाल्ली असेल. सर्वजण घरी असल्या
घरी घरी सगळे जण घरी सगळ्यांचा उशिरा उठणं, उशिरा नाश् ता चहा, जेवण, आंघोळ सगळं उशिरा उशिरा
नाही दिवस संपत नाही ओ याच्यामुळे पूर्ण दिवस त्या कामातच जातो. असं वाटतं ती सुट्टी ट्टी म्हणजे आपल्यासाठी कामाचा दिवस आहे.
हो. आणि पूर्ण हे असं बसायला पण वेळ मिळत नाही की, थोडा वेळ झोपु, पाट टेकू असं अजिबात नाही होत. ते सारखं उभंच असतं. सुट्टीचा दिवस म्हणजे पूर्णपणे उभा.
आता छोटं बाळ असल्यामुळे आणखीन ताण पडत असेल ना,
हो ना, छोटं बाळ म्हटल्यानंतर बापरे त्या त्यांची तरी त्यांना सगळे दिवस सारखेच असतं. त्यांना सगळे दिवस सुट्टीच असते. ते त्यांच्या त्यांच्या टायमाला बरोबर सकाळी उठतात.
हा, नाही त्यांचा टायमिंग फिक्स असतो. मुलांचं कसंय पूर्ण आता त्यांच्या र म्हणजे रुटींगच ये सकाळी उठणे. त्यांचा नाश्ता खाण झालं की, परत आणखीन थोड्या वेळ झोप झाली की, परत उठणार आहे. पण आपल्याला कसं होतं. पूर्ण कामामध्ये व्यस्त असतो. हम हम, आणखीन मग काय चाललंय आज सुट्टीचं
हा सुट्टीचा दिवस बाकी चांगलय मस्त मजेत आ आत्ताच आवरलाय. आता थोड्या वेळाने परत संध्याकाळचा चहाचा वगैरे टाईम, सगळ्यांचे आत्ताच जेवण वगैरे झालेत.
नाई दिवसभर कसं आहे माहितीय? उलट आता सकाळपासून आवरून, दुपारपर्यंत सगळी कामे आवरेपर्यंत, कशी संध्याकाळ होते. काहि समजत नाहि. एक तर हो, पूर्णपणे आठवडाभराची जी काही जास्तीची कामं असतात मुलांची. वगैरे आपलं पुर्ण त्यांची तयारी करणे, काय कमी जास्ती आहे का? परत त्यपुढच्या आठवड्यामध्ये त्यांना काय हवंय की नाई, हे सगळं आपल्याला आज सुट सुट्टीचाच बघून घ्यावं
हो आणि घरातली जी दळण असेल, भाजीपाला आणन असेल. किंवा आणखीन काहि, किराना आणनं असेन ते सगळं सुट्टीच्या दिवशी करावं लाग त कारण एकदा मुलांची शाळा सुरू झाली, की नाही त्यांचा क्लास असतो. त्यांचा शाळेचा टायमिंग म त्यांना घे- -यला जायचं आणायला जायचं, त्याच्यात दिवस जातो. ही बाकीची कामे फक्त रविवारी करायला मिळतात मिळतात.
हम्म पण यातनं पण आता पाऊस येतोय म्हटलं की, बाहेरची कामं पण होत नाईत. नेमकं असं होतं आणि लाईटचा पण कसा प्रॉब्लेम अस- तो एखादया वेळेस आता आपल्याला दळण वगैरे आवरायचंय आजच आवरून घेऊयात किंवा संपलं असेल, आणायचं असेल तर लाईट नसेल मागेच माझ्याकडे प्र हे झालेला की ज्यावेेळेस आमच्याकडे भरपूर पाऊस झाला पाठीमागे. दोन तीन दिवस होता. अं पाच सहाच्या दरम्यानच, तर इतका पाऊस झालेला की अक्षरशा दोन तीन दिवस लाईटच नव्हता आमच्याकडे.
अच्छा, अरे बापरे.
नेमकं माझं दळण संपलेलं, इतकी अडचणीत आली ना मी. पूर्णपणे लाईट पण नको आणि दळण पण नाय, आणि मार्केटमध्ये जायचं म्हटलं तर पावसातनं जाऊ पण शकत नव्हती, अशी कंडिशन झालेली त्यावेळेस.
पावसाच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी अगोदरच करायला लागतात.
अ नाई तशी जरी असेल तरी, आपण पूर्वतयारीनुसार एक चार दिवस बस होईल, याच्या अगोदरच करून ठेवलेलं बरं पडतं.
संपन्याच्या अगोदरच आपण आज पाऊस नाईये ना तं चला, आज दळणाचं काम करून घेऊया. आज बाहेरची छोटी मोठी कामं उकरून घेऊया, पाऊस नाईये तं असं होतं. पावसाचा काय भरोसा नाय बाबा.
पाऊस काय सांगू पण शकत नाय, आणि आला की सुरुवात होते.
सुरुवात खरचये अजीबात नाय, जो सुरुवात झाली तं झा आणि पावसाच्या दिवसामध्ये कळतहि नाई म टाईम कधी जातो, कुठे जातो. आज तं बापरे कधी अकरा वाजले कधी बारा वाजले कळालं पण न्हाई.
नाई आज माझं पण तेच झालेलं, सकाळपासून जे आवरतीये, ते बारा वाजले तरी संपतच नाही म्हट लावरेल कधी आता हे हे ना. दिवस म्हटलं आपला असाच जातो याच्यामध्ये, कधीतरी आपण स्वतःसाठी पण वेळ दिला पायजे.
हम्म, हो ना.
नाय त्यानिमित्ताने आता उलट असं झालंय की, एकमेकांशी बोलणं होतंय एवढ्यात. त्यामुळे थोडसं रिलॅक्स पण वाटतय.
हा थोडसं काहीतरी, चला आपला काहीतरी वेळ गेलाय, कोणाशी तरी बोललोय रिलॅक्स वाटतं. तं आपली पण काहीतरी बोलणं चालण होतं ना ठीक आहे. फिलिंग्स असतात. हो कोणाशी तरी शेअर केला-
हो.
आपल्या बरोबरीच्या व्यक्तीसोबत शेअर केल्या न थोडस हलक वाटतं.
हो. मनाचा जो ताण आहे. हो कामातला ताण- पण दूर होतो आणि फ्रेश माईंड राहत सतत. आणि मग पुढच्या कामाची आपण- तयारी व्यवस्थित करू शकतो. मग आज काय सुट्टीच स्पेशल?
स्पेशल आज आम्ही इडली, डोसा. ते कालपासनच तयारी त्याची. काल दुपारपासनच भिजवायला टाका. करा बारीक करा सगळ्या गोष्टी.
पण आता ते इडलीच कधी- कधी ए ना माझ्याकडन विसरल जात. भिजू घालण्यासाठी वगैरे ना? मग त्यावेळेस- म जर आपल्याला अचानक अर्जंट पाहिजे असेल ते. तर असं काय करता येतं का? कि बाबा त्याच्यामध्ये वेगळे काहीतरी आपण हे करून त्याला पटकन अ हे करू शकतो? आता डाळ वगैरे भिजवण्याच हा.
असं तर सगळ्यात सोपं म्हणजे रेडीमेड पिठ आणा आणि बनवा.
हां. नाही पण कसंए, जी घरची चव आहे ज्या वस्तूंची आपली डाळ तांदूळ वगैरे तशी- चव त्याची नाही लागत. मी आता ट्राय केलेलं. माझ्याकडनं कधी कधी होत कस की चुकून राहिलं जात. आणि मग मुलाला टिफिनला द्यायचं म्हटलं की मग त्या दिवशी अर्जंट चला रेडीमेड पीठ आहे करा.
हम्म. चव नाही लागत. हो हो बरोबर. ना हा. असं म्हणजे तास दोन तास जरी तुम्ही भिजत घातलं- त्याच्यामध्ये आपल्याकडे जर भिजलेला जर साबुदाणा असेल- भिजवलेला साबुदाणा. तर तो पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामुळे मऊ - मऊसूत इडली होते किंवा मग-
म्हणजे साबुदाणा चालतो त्याच्यामध्ये?
हा. थोडासा. प्रमाणामध्ये जर टाकला ना? तर थोडासा साबुदाणा किंवा मग आपले पोहे. कोणी कोणी म्हणजे मी असं ऐकलंय की कोणी कोणी भात पण टाकत. जर भात असेल आपल्याकडे अवेलेबल शिजवलेला. हा हा. तर- ते पण टाकता कोणी कोणी म्हणजे-
त असं की आज तुमचा जर शिळा भात असेल- तर तुम्ही त्याचा युज करू शकता म्हणून. पण कसं आपण त्याला डायरेक्ट- फोडणीचा भात करून फ्राय करून गरमागरम पटकन. कारण तो जास्त वेळ आपण- ठेवला तरी त्याच्यान शेवटी ते आप- -पल्या शरीरासाठी घातक आहे. भात असय. त उलट भाताच एक वैशिष्ट्य ए की- तुम्ही तो गरमागरमच खाल्ला पाहिजे. रिपीट रिपीट त्याला तुम्ही शिजवलं नाही पाहिजे. जेणेकरून आपल्याला पोटाचे विकार वगैरे होऊ शकतात.
हो.
आणि त्यातले पोषण तत्त्व पण आहेत ना ते कमी होतात. मुलांच्या बाबतीत. तरी कारण मुलांना कसं भात आणि डाळी च्या शिवाय ते दुसरं काही जास्त प्रमाणात खात- नाहीत. त्यामुळे तो त्यांना हो ज- -तका गरमागरम करून द्याल तेवढंच चांगला आहे तो.
हम्म. भाताच खरंच वैशिष्ट्य हाय, पण बऱ्याच जणांना भात आवडत पण नाही, हम.
हो ते पण आहे बरोबर आहे. आणि एखाद्याला आवडत पण असेल तर त्याची अशी मजबुरी असती की ते तब्येत वगैरे वाढेल ह्या च्या दृष्टीने तो खात पण नाही.
पण ना आणि एखाद्याच असं होतं की त्याला भात खूप आवडतो पण त्याची तब्येतच होत नाही. आहे तसाच राहतो, पण तई, अप काय माहिती आता तो एक गाईर समज आहे की खरंच आहे ते काय माहित नाही बघ.
नाही हो सांगू नाही शकत, कारण मी बरेसे अशे उ दाहरण बघितली ते रेग्युलरली म्हणजे तीन टाईम भात खातात. पण पूर्णपणे असे त्यांचे हाडाचे सापळेच ये. आणि मी स्व आता ट्राय करते पण नाही शक्य नाही होत म्हटलं नको जास्त खाल्लं तर आणखीन तब्येत वाढे
आय मला पण भात खूप आवडतो पण मग, अ माझी मीच ते आहे ना मिडियम आहे जास्त जाड नाही जास्त बारिक नाही पण आहे तशीच अ हो पण भात आवडतो मला.
हा हा, नाही मी थोडस टाळते. त्याला मला पण आवड आहे भाताची, पण मी टाळ ते थोडस नको की नाही जास्त प्रणात कारण ज्या वळेस छोटा झाला होता त्यावेळेस मला ती सवय लागली त्याच्याच सोबत त्याला बनवलन की पण गरम गरम, आणि त्याची जी सवय लागलीना ती माझी मोडली नाही आणि नंतर एक वैशीष्ट की ते, अ ताब्यती वर ती परिणाम होत गेला त्याचा, ह्याच्यामुळे म्हटलं नाही नको आपण सोडल पाहिजे कमीत कमी कंट्रोल तरी केल पाहिजे त्याला जास्त प्रमाणात नाही काय हो.
भात म्हणजे अगोदर एखादी चपाती तुम्ही एक चपाती जरी खाल्ली, तर त्याने पोट भरून जात. म थोडस भात जरी खाल्ला, तरी सफिशियंटे पण नुसत भात खाऊन ये ना म थोड्या वेळाने लगेच भूक लागते.
हो हो कारण ते भातने पोट भरतच नाही मुळात. तो फक्त आपल्याला हलकासा आहार, तात्पुरता आर जन ज भूक लागली असेल आणि त्या वेळेस आपण नाय करू शकत, तर अशा वेळेस तो ठीक आहे पटकन तो शिजतो लावला कुकर की पटकन बनेल अस, कारण त्यावेळेस कस सात दिवसभर जरी आपण कामाचा थकवा वगैरे असतो त्याच्यामध्ये आपण नाही करू शकत. म अशा वेळेस सरळ कुकर लावतो तोपर्यंत इकडची आवरावर पण होते. आणि म तो पाटकन बनतो, हो.
मसाले भात, मुगाचा भात हे पटकन होणारे पदार्थ. हम्म, म तुम्ही काय बनवलं स्पेशल?
आज मी स्पेशल काय नाही आता संध्याकाळची तयारी आहे माझी. आकाडच आहे ना सध्या, सकाळी आपली री अप गवारची भाजी, भाकरी ज्वारीची वगैरे हेच, रेग्युलरली आहे ते. ते हो म्हटलं संध्याकाळी निवांत वेळ पण असतो, छोट्याला पण कस दिवस भर रिलॅक्स होतो मग संध्याकाळी म्हटलं बघूया. अ तसाच सुट्टीचा वेळ हाय साफ सफाईमध्ये जातो ना त्यामुळे सकाळी नाही जमत, असं होतं. मुलांना पण त्या दिवशी सुट टी असते उशिरा उठायचाय नको दररोज तर उठवतेस तू, आज नको. असू दे म्हंटलं मग सकाळी नाही संध्याकाळी बेत असतो आमच्या सुट्टीत. हो, बाकी छोटू बरा आहे ना आता तुमचं?
हो हो मस्तं मजे ते म्हणजे ते झोपलांय आंता ठीक आहे ठिक आहे चालते
ओके धन्यंवाद चलां बांय